हॅलो, हॅलो.
हा काय करताय?
काय नाही, मी, मी चांगला तुम्ही कसा आहे?
मी पण मस्त हाय, झालं जेवण वगैरे?
हा.
बर, बर मग काय म्हणता आणखीण?
काही नाही बस.
ओके.
आज आपण अं, शिक्षणाचे महत्त्व अ या अत्य, अत्यंत महत्त्वाच्या विषयावारा म्हणजे विचार माणणार आहे.
अच्छा बोला ना.
आ, सिक शिक्षण हे प्रत्येक व्यक्तीची, जीवनातील सर्वात मोठे धन आहे.
हां.
पैसा, संपत्ती, किंवा अ, इथ, इतर भौतिक गोष्टीन नष्ट होऊ शकतात.
हो. परंतु.
शिक्षा आणि ज्ञान ही अशी क्षम संपत्ती आहे जी कोणीही हिरावून घेऊन शकत नाही.
हो. शिक्षा मुळे व्यक्तीचा सर्वांगीण विकास होतो आणि समाजची
प्रगती घटते.
हो शिक्षण नाही कारण म्हणजे, शिक्षण हे माणसाच्या जीवनातील सर्वात मोठं शस्त्र हाय. शिक्षणामुळे व्यक्तीला ज्ञान, विचार कर करण्याची क्षमता आणि योग्य निर्णय घेण्याची ताकद सुद्धा मिळते, शिक्षणामुळे अंधश्रद्धा, गरीबी आणि अज्ञान दूर होण्यास मदत होते. सुशिक्षिता व्यक्ती स्वतःचा कुटुंबाचा आणि देशाचा विकास घडवू शकतो. शिक्षण हे माणसाच्या आयुष्यात खूप महत्त्वाचं हाय म्हणूनच तर म्हणतात ना, नाहीका आणि शिका पुढे चला आणि इतरांनाही शिकवा असे संदेश आपण देत असतो.
हो, हो.
समाज शिक्षणामुळे समाज प्रगत होतो, सक्षम होतो. सुसंस्कृत बनतो.
शिक्षण म्हणजे केवळ, शाळेत जाऊन पुस्तके वाचन नहे, अ शिक शिक्षण म्हणजे योग्य विचार करण्याची क्षमता चांगले वर्तन, जबाबदारीची जावीण
हा बरोबर आहे ना, फक्त पुस्तकातील ज्ञान नाही ना तर चांगले संस्कार आपण चांगले संस्कार कुठून बी घेतो, कोणाकडून घेतो, आई वडील पण आपल्याला शिक्षणच देतात चांगले संस्कार करतात म्हणजे शिक्षणच देतात. योग्य विचार करण्याची, जीवन जगण्याची कला शिकवतात, ते शिक्षणच देतात आपणाला. आपण फक्त शाळेतून पुस्तकी ज्ञान घेतो म्हणजे शिक्षण नाही, आपण बाहेर समाजामध्ये काय चाललंय, कुठल्या गोष्टी घडतात त्या बघून, त्या अनुभवून जे काय गोष्टी शिकतो, तेही शिक्षणच आहे.
बरोबर बरोबर. लहानपास लहानपणापासून अं आप आपल्याला आई वडील, आपल्याच्या शिक्षेचे महत्त्व सांगतात.
हो.
आई आई ही मुलाची पहिली शिक्षिका अस
शिक्षिका असते हो, हो ना प्रत्येक गोष्ट आई शिकवते आपणाला खाय च कसं, हे आई शिकवते, चालायचं कसं आई शिकवते, राहायचं कसं आई शिकवते
बोलते हो हो, बरोबर. बोलते, चालणे, वा वागणे, आणि जिंतात त अनेक मूल्य शिक्षणाच्या मिळतात, त्यांवर अं शाळेत शिक्षण आप
शिक्षण आपल्याचे ज्ञानचे प्रकाश देतात, हो. आपण स्वतः शिक शिक्षणामुळं आत्मनिर्भर होतो, स्वतःचा स्वतः कष्ट करायला लागतो, पैसा कसा कमवायचा तो पैसा कसा टिक टिकऊन ठेवायचा किंवा समाजात कसं वावरायचं, या सगळ्या गोष्टी आपण शिक्षणामुळे करू शकतो. असं नाही की, अनपड लोक करू शकत, तेही करतात पण ज्या गोष्टी टी शिकलेला माणूस करू शकतो, तो अनपड माणूस करू शकत नाही ना, तेवढ्या म्हणजे हात शताफीने तो त्या गोष्टी सावरू नाही शकत.
बरोबर, आजीच्या आधुनिक युगात शिक्षण शिवाय जीवनाची कल्पना करण कठीण आहे. अ विज्ञान, तंत्रज्ञान, वैद्यकीय क्षेत्र, ऊद्य उद्योग, व्यापार, शेत शेती प्रशासन, अशा प्रत्येक क्षेत्राच शिक्षक ची गरज आहे, आणि शिक्षामुळे शिक्षामुळे माणूस आत्मनिर्भर बनतो. आणि स्व स्वतःच्या पायावर उभा राहू शक
स्वतःच्या पायावर उभा राहतो, तो शिक्षणामुळे त्याची समज वाढते, ज्ञान वाढतं. काय आपण घरात बसून चार गोष्टी, फक्त पुस्तक वाचलं म्हणजे ज्ञान वाढतं असं नाही. बाहेरच्या चार गोष्टी जरी घेतलं ना, त्याने सुद्धा आपलं ज्ञान वाढतं आपली क्षमता वाढते. किंवा आपण काय करायला पाहिजे योग्य निर्णय क्षमता वाढते, निर्णय घेण्याची क्षमता माणसामध्ये विकसित होते, त्याचबरोबर शिक्षण चांगलं शिक्षण जर घेत लं योग्य शिक्षण जर घेतलं तर रोजगाराची संधी उपलब्ध होते, नोकऱ्या मिळतात, आपलं घरपरीवार आपण चालवू शकतो. व्यक्ती, कुटुंब, आणि समाजाचा विकास होतो. नोकरी करतात म्हणजे समाजाचा विकासच झाला ना एक प्रकारे. बेरोजगारी कडून आप न रोजगाराकडे जातो, तर मग समाजाचा विकासच होतो.
बरोबर शिक्षा मुले व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो. जेव्हा ए-एखादा अ व्यक्तीकडे ग्यान असते. तेव्हा तो कोन्यातरी परिस्थिती योग्य निर्णय घेऊ शकतो.
हा! कुठल्याही परिस्थितीत माणसाला शांत कसं राहायचंय त्यां किंवा ते परिस्थिती कशी हाताळायची. आणि त्या परिस्थित कुठला निर्णय योग्य असतो हे समजतं.
शिक्षण अ माणसा त फक्त नोकरी मिळून देत नाही. तर स्व-स्वतःच्या व्यवसाय शूरू कर करण्याची. प्रेरणा देखील देते कौशल्याधारित. तिच्या मुले रोजगार आणि उद्योग ज. त्येच्या संधी वाढंतात.
आहो बरोबर!
अ समाजाच्या विकाससाठी शिक्षण खूप आवश्यक आहे. शिक्षित समाज. अधिक प्रगत सुसंस्कृत आणि अ जबाबदार असतो.
हो बरोबर आहे ना. सगळ्यात महत्त्वाचं हे आहे. शिक्षणामुळे माणसाची अंधश्रद्धा, ज्या काही अंधश्रद्धा ठेवतात माणूस. अज्ञान असतात, किंवा मग पहिलं कसं. असं अंधश्रद्धा ठेवायचे, पूजापाठ हे बाहेर च्या गोष्टीवर अंधश्रद्धेवर विश्वास ठेवायचे ना. शिक्षणामुळे त्या गोष्टी बंद झाल्यात, लोक काही कशावरती विश्वास ठेवत नाहीत.
लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होतो.
हूं! हो प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक दृष्ट्याने बघतो माणूस, अंधश्रद्धा करत नाही. म्हणजे आजारी पडलं, तर पहिले लोक कसं बाबा लोकांकडे जायचे. अ वैद्याकडे जायचे, कुठल्या तर जडीबुटी घे कुठल्या तर मंत्र वगैरे घे, की ठीक होईल असं वाटात, पण आज लोक तसं करत नाहियेत, त्याच्याने तर मग किती सारे लोकं मरून गेले. किती सगळ्या लोकांना आजार जडले, पण आज लोक तो विचार करत नाहीत, कुठल्या तरी बाबाकडे जाण्यापेक्षा डॉक्टर कुठल्या तरी अ सॉरी माणूस कुठल्या तरी डॉक्टरांकडे जाणं. जास्त महत्वाचं समजतं, का तर डॉक्टर चांगला विलाज करेल, आपल आजार लवकर कमी होईल हा विचार करतं.
बरोबर आहे, आज डिजिटल युगात त ऑनलाईन शिक्षणाचे महत्त्व ही वाढले आहे, मोबाईल सं संगणक आणि हां!
काल लाईफच नहिय मोबाईल संगणक, सगळ्या गोष्टी तर त्याच्याचवरती हेत.
बरोबर इंटरनेटच्या मध्यातून
पुस्तकाची सुद्धा गरज नाही, मोबाईल किंवा संगणक असेल तर बस आपण टाईप केलं गुगलवरती, तर सगळ्या गोष्टी मिळून जातात.
हो!
हा पण ह्या गोष्टी अनपड लोक करु त्यांला त्याच्यासाठी शिक्षणची गरजच आहेना, मोबाईल कसा हाताळायचा लॅपटॉप किंवा संगणक कसं हाताळायचं, या गोष्टीसाठी शिक्षणाची गरज आहेच. नवीन नवीन गोष्टीं नवीन नवीन कौशल्य शिकांयला मिळतातं आपल्यांला शिक्षणांतून.
शिक्षणांमुळे देशाची आर्थिक प्रगती होते शिक्षणं नागरिक देख देशांच्या विकासांत मोठे योगदांन देतांत डॉक्टर अभिनेत अं शिक्षकं शास्त्रंज्ञ सैनिक, प्रशासकीय अधिकांरी आणि उद्योजक ते हे सर्व शिक्षणांच्या बलांभरचं देशांची सेवा करतांत.
हो हो.
अं अनेक ग्रांहीक ग्रामीण भागांतील विद्यार्थी विद्यार्थ्यासांठी शिक्षणेे हे प्रगतीचे--एक
अं प्रगतीचे दारं उघडंदार उघडणांरे साधनं आहे. अनेक गरीब कुटुंबातील मुळे शिक्ष शिक्षणांच्या जोरांवर मोठी ही अधिकारी बनली होतं त्यांमुळे कोणत्यांरी परिस्थिती शिक्षणं सोडूंन नहे
नाहीं नाहीं शिक्षणां शिक्षणांशिवांय तरं आंजकांल कांहींचं नाहीं. तुम्हीं बघांना रोजगांर सुद्धां मीळतं नाहीं. दहावी बारावी शिकलेल्या लोकांना रोजगांर सुद्धां भेटतं नाहीं. शिक्षणांशिवांय माणसाचं जीवनं शून्यं आहे.
बरोबर आहे.
जरं आपणं शिक्षणं घेतलं तरं यशं प्रगती उज्ज्वलं भविष्यांची गुरु शिक्षणं म्हणजे माणसांचे एक सोप्या भाषेत सांगाच ते शिक्षणं हे माणसांच्या भविष्यांचे उज्जवलं गुरुकिल्ले ये आहे चावी म्हणलांत तरी चालेल. शिक्षणं नसेल तरं माणूंस आयुष्यांत सक्सेस होऊं शकतं नाहीं तो त्यांच्या आयुष्यांतलं त्यांचे स्वप्नं पूर्ण करूं शकतं नाहीं त्यांला चार माणसांमध्ये कसं राहायचं कसं उठायचं कायं बोलायचं यां गोष्टी समजूंन येतं नाहींत. आणि सगळ्यांत म्हणजे सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे शिक्षणांमुळे महिलांना खूंप आंधार झालां आहे महिलांच्या ह्यांच्या मध्यें खूंप वृद्धी झाली आहे त्यां स्वंतःचां स्वंतः बिझनेस करूं शकतांत. शिक्षणांमुळे त्यां स्वंतःच्यां पायांवर उभं राहूं शकतां हेतं. नाहींतरी पहिलं कायं होतं शिक्षणं नसायचं बायकांना चूलं आणि मुलं यांचं गोष्टी करांव्या लागांयच्या पणं आंज शिक्षणांमुळे बायकां घरांच्या बाहेर पडतांयत स्वंतःचं स्वंतःचां अस्तित्व निर्माण करतात करतायंत ही सगळ्यांत मोठी गोष्टं झालेली आहे.
बरोबर आहे अं आंजची चर्चा खूंप छान झाली. अं ठीक आहे पुन्हां वेळं मिळांला तरं
हो ऐकां नां आंणखीन एक पांच मिनिटं थांबा दोन दोन तीस सेकंद
अं हो हो
हो छांन झालं बोलूंन तुम्हांला छांन वाटलं खूंप छांन बोललांत तुम्हीं शिक्षणांवरती. खूंप मस्तं वाटलं.
अं मले खूंप आवडतं शिक्षाणं हां असां विषय आहे की त्यांबद्दल जिथं बोलूं तितकं कमी
हो हो चालते चला ठेऊ मग बाय.
ठीक आहे. नमस्कार
नमस्कार,